हॅलो हा बोला. हा येतोय बोला की. होय नाही जेवायच आता आवरलं सगळ
हा हा हा हो येतो येतो.
हा.
हा बाकी काय आणि
बाकी काय नाही निवांत
हा हा उन्हाळा कस चाललाय मग.
हो उन्हाळा झाला कि आता.
हा हा. ते तुमच्याकडे काय पाऊस नाही आहे का.
पाऊस नाहीये अजून तर लही गरम व्हाय लागलंय. पावसाचीच वाट बघायला. सगे.
हा. गरमी जास्त वाढले ना.
हा जास्त वाढले तर कसत ते पावसाचा दिवस आले पण पाऊस नाही तुम्हाले. तिकडे आहे का तुमच्याकडे.
वाढले.
हा हा ते पावसाच काय सांगतायेत ना कधी. पण ते पडतोय कधी पडला की पडतोय नाही म्हणजे नाही असं होते पावसात.
हा आता किती दिवस झाले? भरपूर दिवस झाले. पाऊस पडलाच नाही.
हा तर हे रोहिणी नक्षत्र निघले ना आता रोहिणी नक्षत्र झाल्यानंतर मग मृग नक्षत्र येते. आता बघू सात तारखेपसून मृग नक्षत्र चालू होते ना.
आता रोहिणी निघली का?
हा पंचवीसला रोहिणी नकते, मग पेरणी वगैरे करायला लोक चालू करतो. शेतकरी सगळे हम्म. रोहिणीला रोहिणीला पाऊस चालू होतोय म्हणून शेतकरी चालू करतात टोकणी वगैरे.
हा म्हणजे गावाकड शेतात.
हा शेतात लोकां आ टोकनी पण केले भात म्हणा आपलं
होय पण काय करायचं टोकणन तेन ऊन ऊन आहे पाऊस नाही पडल्यावर होय मुंग्या तेन लागतात ना त्याला.
हा म ते नुकसानच आहे शेतकऱ्याच. पण कस जास्त भरपूर पाऊस पडला ना रोहिणीत. तर मग टोकनही करता येत नाही. म्हणजे दोन्हीकडंन नुकसानच आहे शेतकऱ्यांच असं होतय. कारण पाऊस जास्त पडला नाही आधी टोकनी केलं तर पाऊस पडत नाही.
ह हो ते पावसाच्या ह्याच्यावर हय अवलंबून
हा शेती कशी बऱ्यापैकी पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्याला काही एवढं नाही भेटत त्यामध्ये कष्ट तर आहे भरपूर पण त्याच्या मोबईलला पण तेवढा
ते फक्त ते राबणूक. च होते त्यांची
हा तेच की जे दिवसभर कष्ट करायचं. आणि ते वर्षातून एकदा ते ना भेटणार.
हा तेवढंच ते म्हणतात कसं आता आपण विकत घेण्यापेक्षा ते पण राबूनच आता एकदम भेटतय म्हणून ते करत.
आपलं धान्य तयार होत ना घरी घरच्या घरी तेवढं तरी खाण्या होत होतेे. त्यांचा इन्कम सोर्स भारी नाही ना मग शेती आणि मग बाकीचा उद्योग म्हणजे द दूध व्यवसाय जोडधंदा म्हणून करतात ते
हा हा हा. तेच क आता मग शेतीला लागून दूध मग त्याच्यात थोड काहीतरी पैसे
हा त्याच्यातन थोडं उरतात ते मग तेवढं हेव होतंय त्यांच थोडफार शेती कस आधुनिक शेती केली तर हो ते पण पाणी पण पाहिजे ना तसं. पाण्याचे ठिकाण असेल तर मग काय करता येते त्यामध्ये पण जर पावसावर शेती अवलंबून असेल. तर मग नाही होत त्यांना पण शेतकऱ्यांना
प्रॉब्लेम आहेत.
म्ह आठं सोला पुरीकडें बीड ला म्हणा. म्हणजे पाण्याचा स्त्रोत जा. नाही ना पाणी टंचाई आहेच तिकडं. मग तस त्या पद्धतीनं ती पिक पीक घेतात शेतकरी आपल्या भागाकडे म्हणजे कोल्हापूर इकडं. थोडं पाण्या भाग आहे इकडं धरण वगैरे असल्यामुळे ना पाणी आहे. त्यामुळे शेतकरी ऊसाच. प्रमाण वगैरे आहे इकडं जास्त.
हा ऊस वगैरे हराभरा ते लावतात.
हा जे म्हणजे कमी हेचार येते हर बरोबर आहे गहु म्हणा
हा ते डबल पिक करतात ना ते स भात काढल्यानंतर. हरबरा.
हा. ते पण होतय भात काढल्यानंतर ते जरा ओलाव असतोय त्यातच मग शेत नांगरायचं मग त्यातच ते हरभरे टोकनले की मग ते येते. आणि कशे हारबरायला पाण्या लागत नाही.
हा जास्त लागत नसल हा.
जस दव असते त्याच्यान ते म्हणजे हे व्हात धुक्यातलं पाणी जे असतं ना त्याच्यावर पण हरभर होऊ शुकते.
हो म्हणजे जास्त लागत नसल एक दोन पाणी लागत असते हा हा बर आहे कि म ते भातानंतर ते लावलं तरी चालेल.
हा म्हणजे तेवढंच एक थोडं इन्कम म्हणजे त्यात न होऊ शकत हरभराच. हरबरा डाळ वगैरे घरची. घरच्या घरी तेवढीच.
हो म्हणजे आणि घरगुती चांगले असतील डाळ वगैरे.
हा हे तर वेगवेगळेची ते बाहेरचे पॉलिश वगैरे बघुन केलेलं असता पावडर लावलेली.
होय.
हा.
हा.
काय नाही शेतकऱ्याला कसं बऱ्यापैकीता हे पाहिजेच ना पावसावरच असतय. आणि आपण पण मग रेट वगैरे कमी करून मागायच हे करायचं त्यामुळे शेतकरी कसं खाली खालीच चाललंय ना हे होतंय.
होय आणि ते कसं आता सगळं डाळी म्हणा असं असत आता हरभरे वटाणे ते सगळे म्हणजे अ शेतातच लावतात ती.
हा तेच की. आणि कसं होते अ शेतात हा शेतकऱ्याच तेवढं हे होतेय पण जर जास्त झालं तर बाहेर मग विक्रीेसाठी वगैरे ठेवतात. बर महागाईमुळे पण वाढले ना खत वाढलेत बी बियानांच रेट वाढलेत
होय त्यांना पण काही परवडत नाही आता ते भाव वाढला मुळं त्यालाच होतय आता बघा ट्रॅक्टर तासाला त्यांच पैशे ते घेतात
हा ते सगळं आलं अवजारांचं वगैरे
हो पहिला बैलांच आऊत
हा बैलांच असेल तर मग ते नांगरणेवर त्यांच वेगळं पडतय आहे उकष् आहे शेतकऱ्यांना ते पावसामुळे तर जरा पाणी न जंतर-मंतरला पण कमी होत ये पिक पीक कमी आले किंवा नुकसानच नाय पिक जर झालंच असत तर फायदा आहे असं होतंय हम्म पावसाच कस वेळ आता पाऊस पण वातावरण पण तसला पाहिजे ना पावसाला कधी पडतोय जास्तच तर कधी च कमी
आता गेल्या वर्षी ह्या ह्याच्यात पाऊस चालू झालेला
हा ऐप अप्रिल पासून चालू होता तर चालूच होता
आता ह्या वर्षी पाऊसच नाही काय अधिक महिना आहे म्हणून चालू नाही काय काय माहित
अ काय माहित म्हणा आला असेल एवढ्या लवकर कशाला जायचं थोड्या वेळान जाऊया ह ह हळूच काय होतं ते ऋतुचक्र जसा असल तस आता राहायला पाहिजे निसर्गाच कस तसं आता आपण सगळ्यांचे ते प्रदूषण आहे त त्यामुळे ते नैसर्गिक चक्र पण बदलंय ना ऋतूचं. ऋतू चक्र बदल म पण पावसा म्हना किंवा उन्हाळा हिवाळा आता उन्हाळा भरपूरच आहे. अजून पण गरम वगैरे होते.
गरम म्हणजे, असं हे होत नाही असं होय. गर मी भरपूर वाढले.
हा आता हे जून महिन्यात येव एवडी गरमी नसते, पण आता भरपू खूप गरम व्हायले. मे मध्ये पण एवढं वाटत नव्हतं ते आ आता चार दिवसात वाढले. गर्मी
होय.
तापमान कस वाढतंय कमी हो तय. हा त्यामुळ लोकांना उष्णतेनं पण त्रास, लोकांना.
त्यां
हा जेवण वगैरे हे होते, ना जड खाल्लं की पचत नाही काय नाही. आपल्या अंगात उष्णता आधी असली, आणि परत हे उष्णते अजून उष्णता वाढते. तर मग पित्ताला ते हे होते. त्रासदायक
हो म्हणजे पित्त वाढत चाललय माणस
उष्णता हे असतय.
हो.
मग त्यातून जर उष्णताला जास्त झाली. की मग ते शरीरात पण ते व्हायला पाहिजे ना ऍडजस्ट.
हो हो मग ते उलटी, ते डोकं दुखतंय
हा.
चालूत आहे सगळ्यांना
हम्म त्रास होतोयच. वातावरणामुळे थोडं, हे होतय काय करायचं.
उन्हाळ्यात एवढं काही वाटलं नव्हतं. आता एवढं जास्त त्रास व्हाय लागला.
हा हे आता जून मध्ये पाऊस पडेल तर तेव्हा जरा कुठ तरी हे होईल? थोडा तर पावसाचीच वाट बघायला पाहिजेता ते हा तस पावसाकड बघत बस पाऊस कधी येतोय पाऊस? कधी ये होय त्याच्याकडे जात लक्ष सगळ्यांच हा तस एकदा पाऊस एक आठ दिवस जर लागला ना तर मग सगळं वाता शांत उष्णता जी आहे ती कमी होते ना, सगळं थंड होते ना जमीन तापलेली आहे. त्याच्यावर पाऊस पडल्यामुळे ती.. अ.. हे होते थंड वातावरण तयार होते. मग जमीन जशी थंड होईल तसं मग? सगळीकडेच थंडगार वातावरण तयार होते
होय आमच्याकडे एक दिवसच लागला पाऊस मोठा. हा लागला पण त्याच्यानंतर आणि गरमी एवढी सुटली की नाही.
हा नाही वाढतेय गरमी कस? गरमीचं काय किंवा भाव वरून उष्णता सूर्य तेनं आणि आणि मग ते खाली जमीन तापलेले असते. ते रात्री उष्णता सोडते मग ते.
हा हा आमच्या इकडे त्यावेेळेस पाऊस पडला आणि वीज पडली.
हा हा हा
आणि मुलं म्हणजे बाहेर गावची मुलं होती
हा हा हा
ते पार्टी कराय आली ती त्यांच्यावर वीज पडली.
आरे? बापरे!
आणि एक म्हणजे ना एक मुलगा त्याच्यातला एक एक्स्प् एक्स्पाईर झाला
अरे! बापरे! ते काय हे सांग? येत नाही ना कसं हे होत ते? काय शेवटी निसर्गाच हे आहेय म्हणायचं? हा हा
तेच आम. च्या गावाच्या शेजारीच होतं ते जवळच
हा हा आता काय करायचं ना आता? त्यांना तरी थोडं माहित होतं की असं होईल. ते आलेले पण ह्याला पण त्यांचं हे झालं
त्यांची वेळच होती ती
हां. नाही निसर्गाचं हे सगळं. बदललयच किती?
हो ऋतुचक्र बदलले हा चालेल चालेल ठेवा.
हा ठीक आहे.